हॅलो.
हा बोल की.
कशी हायस?
हाय की बरी आहे. तू कशी हायस?
मी पण बरी हाय.
हा हा हा.
काय करतईस?
आहे की काय नाही बसलोय बघ तू.
मी पण बसले कस चलय काम वगैरे
छान चालू हाय. तुझं?
मस्त चालय. हम्म. कार्य ऍप कार्या ऍप चालू केलीस का तू?
हो केलेलं आहे की
टास्क येत आहेत तुला
अ अजून नाही मी चार. दिवस झालं चालू केले आता एक आज किंवा उद्या
ह ह मी केले चालू खूप छान आहे हे कार्या अँप
हा.
आणि काय म्हणतेस?
आणि काय नाही मग मस्त निवांत तू.
मी पण निवांत आहे
हां.
आणि का??
काय.. मला जरा कार्या ऍप बद्दल माहिती सांगते काय म्हणजे कसं काय असते.
आपल्याला कार्या अँप मधून टास्क येतात.
हा.
ते टास्क कमप्लीट केलं आपल्याला जेवढे टास्क आपले कमप्लीट होतात. तेवढे पैसे भेटतात.
हम.
हा आणि तुझं काम कसं चालू हाय
छान चालेत तुझं.
माझं पण मस्त चालू हाय तू बी काय दिवसभर काय करतेस
माझं जे आहे ते काम करते थोडंफार. चाललंय आपलं थोडं थोडं काहीतरी.
ह हा बाकी. माझ पण मस्त चालू आहे दिवसभर चालू असतंय काहीतरी काहीतरी.
हा.
आणि बाकी.
बाकी छान आहे बघ सगळं.
अ कुठे गेली नाहीस का फिरायला वगैरे.
नाही गेले कुठं पाऊस पडतोय किती आपल्या इकड कुठे जाणार. तवा हेच त्यामुळे काय कुठे गेलेच नाही.
हा हा आणखी काय.
आणखी काही नाही मैत्रिणीचं एक लग्न आहे तिकडे जाणार आहे.
अच्छा!
ह.
बर. आणि
आणि काही नाही बाकी निवांत आहे सगळं तुझं
निवांत आहे पाऊस वगैरे.
आहे इकडे पाऊस आहे आत्ता थांबलाय तुमच्या इकडं
आहे चालूय खूप पाऊस हाय पूर यायची शक्यता आहे
होय थांबेल आज असा हवामानाचा अंदाज आहे की उद्यापासून थांबेल असा आहे बघूया काय होतय
होय बघू आता काय होतेय आणि मग काय दिवसा रोज वगैरे काय चालू असतं.
काय हेच कामाचं वगैरे काहीतरी चालू असतंय आता लग्नाचे मुहूर्त वगैरे नाहीत जास्त त्याच्यामुळे काम थोडं कमी आहे त्यामुळे जेवढं आहे तेवढं थोडं थोडं करते.
हा हा
अस आहे तुझा
माझं पण चालू असत बाहेर जावं लागतं थोडं
हा हा हा
बाकी घरी कसे आहेत सगळे
सगळे बरे आहेत तुमच्या इकडे
आहेत आहेत
हा येऊन जाखी घरी आलीस तर इकड
हो हो जाते
हा
बाघ क आणखी काय
बाकीन काय निवणचं चाललंय सगळं
अ हां मग
मी पण काय या ऍप चालू केलेय ग परवा दिवशी जॉईन झाले ग्रुपला ह् मग माहिती वगैरे सगळी भरल्या
हा हा
ते काहीतरी टास्क चार्जेस आणि काहीतरी येत वाटत
ते काहीतरी रजिस्टर होत झाल्यावर होते ना
हा
आणि बाकी पुढ काय प्लॅनिंग
बाकी पुढचं काय नाही
हा हा
आहे हेच करायचं बघ
होय
सुरप
आली नाहीस काय कुठं मंदिरला वगैरे बाहेर
नाही आले पावसामुळे कुठठच नाही गेले
हा हा
आता गुरुवारी बघते येते आले तर मग येते पड
हा हा मग आणि
काय नाहीय निवा अंत सल्ले सर
ह हा दादू बराय
हो आहे की तो पण आहे बघ बर आहे
हा हा मम्मी वगैरे
आहेत सगळे बरे पार्थ
पार्थ पण आहे बरा
हम्म आज सुट्ट असेल पार
हो संडे ना त्यामुळे
ह स
ह
काकीि ते दुकानात गेलं ते
होय मम्मी दुकानला गेल्या
हा
काल थोडं तिला पण दाखवून वगैरे आणलं
हा हा काय तब्येत बिघडल्या
हो ते जरा पोटात दुखत होतं ना त्यामुळे तिला दाखवून आण
हम् पित्त वगैरे झाला अस
होय
पताचे त्रास जरा वाढले पाणी वगैर आता कस पावसाचं वातावरण थंडीमुळेळ पाणी तेन जास्त जात नाही ग
होय त्याच्यामुंळच नको वाटालय ग थंडी खूप आणि पाणी पण गार असते नको वाटते आणि जेवण पण जाईना तेवढं
ह त्यांना जेवायला ते सांग वेळेत पाणी ते प्यायला लाव जास्त
होय ते इन्फेक्शन झाले ना त्यामुळं
अच्छ अच्छ अ्ा
हम्म तुझं शिवणकाम वगैरे कसं चालूय
चाल ब छान चालूय आज केलच नाही काम काय जरा पाठ तथ दुखयला लागले
हा हा
म्हणून मग काय केलं अ आहेत की मग इत्रिणीच्या बहिणीचं लग्न आहे ना
हा हा
मग ति तिच्याकडे जायचं होताच तिच्या बांगड्यांचा कार्यक्रम होता
कुठाय लग ना
जपलाय
हा हा
उद्या काहीतरी जाणार आहेत त्यांनी सकाळी परर्वतीशी लग्न
हम्म हम्म तेच म्हंटलं आणि माझं पण चालू आहे ब्लाऊज येतील आता दोन दिवसात
हा हा
हो हो
मग एक एक दिदीच पण ऐवक चाललंय बरं चाल
हम आणि काय
काय नाही अगं ते तुला बोलायचं राहिलं जांभळीला जायचंय ऑक्सिजन पार्क आहे ना तिकडं
हा हा
अ मग तिथल्या एका सरांनी सांगितले कि झाड लावायलाय आमच्या इथली झाडं घेऊन गेलेत ग त्यांनी
हो जाऊया ना
तिकड आपण जाऊन मस्त आहे तिकड हॉस्पिटल ज थोडा पाऊस वगैरे कमी येऊ दे मग जाऊन होऊ आता
हा हा चालते मी पण गोशाळेत जाणार होते पण सोबत कोण नाही ना त्यामुळे गेलेच नाही
हम्म जवत की कधी जातेस तेव्हा
होय सांगतो
आणि
आणि काय, ते म्हटले तुमच्या इथनच घेऊन गेलोय तर तुमच्यातलंच कोणतरी या आणि मग झाडे लावून जा.
तुमच्या घरातून नेलं ते
अ... हा
हा... तुमच्यातला आणलेलं आमच्या पण घरी हाय की नई ते ब्रह्मकमळ लई मोठं झालं
हो काय... आमच्या इथं पाच कळ्या उठल्यात फक्त ब्रह्मकमळाला
होय अजून आमच्याला कायल नाही फक्त आता पुढच्या वर्षी नाही थोडा दिवसांनी लागत त्याला छान लागते त्याला पणर
हो पाच काळ्या उठल्यात आता ब्रम्ह मला येत मो एकदा एकाच दिवशी होणार त्या मोठ्या
हा, हा... तेच आणि
आणि काय नई बग, ते परवा आलेले ग सर, मग आंब्याची झाडं मोठी झालेलीत नाई मग इथं लाव, हा मी घरीच लावलेले आपला ह्याचा... आंब्याची कोय फक्त टाकलेली मी, ते मोठं झालते एवढं वर्षात आपल्या इथं किती जणांना विचारलेलं, सगळे म्हणले लावायला जागाच नाई मग त्यांनी म्हणले, आमचं किती त्यांचं काहीतरी अ पाच काय सहा एकरमध्येध्ये ते पूर्ण ऑक्सिजन पार्क खूप मोठं ए मग तेनी वेगवेगळी प्रकारची झाडं लावतात, मग त्यांना म्हटलं घेऊन जाणार काय, मग त्यांनी घेऊन गेली
जाऊया तसंच... पूर्वाकडं पण जायला येते मग
हम्म... चालतंय
तिथून जवळच ये ते
चालते, जवळ ए... फक्त जरा पाऊस... अं
कार्यक्रम आहे काय
कार्यक्रम वगैरे असं काई नई
नुसत्या ये
हा फक्त आपण जायचं आहे
हा... जाऊया की, कधी बोलवत्यात, त्यावेेळेला जाऊन येऊ
ते आजच आलेले सोड घरी, ते म्हणले तुम्हाला कधी वेळ असतो तेव्हा या
हा हा, मग तुमच्याकडं कसं काय, कुणाच्या वळखीने आलेले?
दिदीचे मित्र हेत गं
हा हा
ते आले, हा मग इथं किती जण विचारलो मी आणि उगच ते एवढं मोठं झालंय आणि
कोण नेत नाइत गं.. ला आमच्यात पण नारळाचं होत्यात, पण कोण नेत नईत त्यामुळे प्रॉब्लेम येतोय
हा आणि ते उगच एवढं मोठं झालंय त्याला म्हणजे असं करायचं म्हणजे पण धाडस होईना लई छान झालेय गं झाड, त्यांना म्हंटलं घेऊन जा ते घेऊन गेले आणि त्यात कसं, दोन आंब्याची, लिंबूचं झाड परत जांभळाचं झाड, पपईचे झाड होतं त्या टपात, अशी पाच सहा झाडं आलेली
हा हा
मग ते तसाच टोप नेला मग ते म्हणले की तुमचंच आहे तर तुमच्याच हाताने लाव
होय, चालतंय की
जरा पाऊस कमी झाला की, जाऊयात आपण
होय होय, चालतंय की, कोण कोण जायचं, दीदी येणारे काय?
दिदी आली तर दीदीला घेऊन जायचं नाही ना आपण जाऊ
बरर
तुला ट्रिपची जमते ना या गाडीवर
जमते की एवढं काही नाही वाटत तू जमते त्यावर फक्त साईडला पाय ठेवायला नाहीय ना त्यामुळ लास्ट ला बसते ते ना बसायला येत.
हा तो प्रॉब्लेम आहे स बाकी
बाकी काही नाही बसायला येते व्यवस्थित
हा.
हा ये आलीस तरी पण, तू पण घरला, मंदिरला तेन आलीस तर
आता गुरुवारीच
हम्म बघूया आज आम्ही पण धुळवरर जाणार होतो खरं काही गेलो नाही.
हा हा
मम्मी अ पप्पासनी जावं म्हंटलं मग आता ते नेक्स्ट सॅटरडे संडेला किंवा जेवण घालायचंय त्यावेेळेला मग सगळीजण जायल.
हम्म चालतय की -
लागणार तुला
येते की
हम्म तेच म्हणलं स पूर्वाच्याच नवऱ्याला सांगायचंय जमलं तर करायल जेवण खीर भात असतय मग ते जेवण घालायचंय ग मग किती जव झालं घालायचं घालायचं म्हणालोय खर लक्षात नई मग तेच बघू याआता सांगायचं एक संडेला खालचं जणचं जरा झालं की मग आपण करून ये
हम्म चालतय की
हा चल
ज हा हा चाल -
हा बाय
बाय टेक कर